हॅलो.
हा, बोला.
काय, जेवला का?
झालं, झालं. जेवण झालं. तुमचं.
माझं पण झालं. बाहेरच हायत वाटत, तुम्ही अजून. हॅलो.
नाही, नाही. बाहेर नाही. घरी आहे. रूम मध्ये. हॅलो.
मध्ये आहेत होय. मग
बराय. काय नाही बघा. चाललंय आपलं.
काय, चाललंय.
जेऊन अं.
म्हणला. काय केलतं?
अं, जेवण झालं काय, म्हणलं तुमचं?
हो माझं प झालं. तुमचं, झालं का?
झालं, झालं.
काय, केलत मग जेवायला?
जेवायला, काय? जेवायला काय? तांदळाची भाकरी होती. परत रूम मध्ये जरा असं हे जे टी कमी होती. त्यामुळ अंड्याची भाजी केली. मला सकाळची होती, हरभऱ्याची भाजी. आणि थोडीशी खोबऱ्याची चटणी. आणि भात.
चक्कूची भाजी खाल्ली तुम्ही?
अं हं हं... काय?
म्हणजे? सकाळचे सात.
अ... हं हं हं हं हं. हा हा... सगळ्यांचीच खाल्ली... अं... हं हं हं. तुम्ही वेगवेगळं बनवलेलं काय... नॉनव्हेज बिनवेज काय?
काय?
आज बुधवार ए.
आं
तो हाच बुधवार ए.
हॅलो.
हा बोला... हा बोला की. येतोय... येतोय.
म्हलं... तुम्ही काय वेगळं समजाय लागलाय काय?
आम्ही तर सांगतो तुम्हाला... भात आणि दूध भातही खाल्ला.
का हो?
अहो काय... आम्हाला भूकच नव्हती आज.
हा का? बरंय बाबा मग.
तर... हिथं कधीपासून? होय... माझी तब्येत बरी ए... तुमची?
हाय हाय... बरी ए... बरी ए.
मग... पाऊस- बिऊस हाय का नाई तुमच्या इथं?
पाऊस वगैरे काही नाही... सध्या ते असं मध्ये सांगितलेलं... तेव्हाच होता. आता काय नाई... आता सगळं ऊन ए... उन्हाळ्यासारखं.
आता काय... जायचं ऑफिसला जाणं- येणं... पावसाळ्यात तसं पण चिकचक वाटतं खूप. म्हणजे नकोच होतं ऑफिसला वगैरे जायचं... खूप.
ताप खूप येतो... टायफाइड.
हा ना... एकतर असं वाटतं की अंथरुणामधे मस्त पांघरून घेऊन... गरम उबदार अंथरुणामधे... उठूच नये. आणखी पुन्हा ते पावसात चिकचक करत... जा ऑफिसला... पूर्ण सगळं... ओलं होतं.
कितीचं ऑफिस असतंय तुमचं?
आमचं का? दहा ते साडेसहा पर्यंत असतं. तरी आम्ही पावणे सात पर्यंत थांबतो.. काय करायचं आता... थांबायलाच पाहिजे. उगच पुन्हा... हूं. काय म्हणला?
थांबा... आवाज येईना तुमचा. काय... हॅलो
हॅलो.
हा बोला.
म्हणलं तुम्ही ख्रूप
हा बोला की
हो आवाज येतय का
ह बोला आता बोलतस काय
ह बोल